हॅलो येतो ना आवाज
हा येतोय त्या आधीचं काम केलेलं होतं ना तिथं कसे आशे मस्त पॉईंट द्यायचे विषय पाच सहा पॉईंट दे एखाद्या विषयाचे पाच सहा पॉईंट मग तेच्यामुळ बोलायला काय व्हायचं माहि म्हणजे असे पॉईंट होते ना आपल्याकड मग त्याच्यामुळ ते बरोबर टाईम मध्ये होत होत
चर्चा करायला विषय मिळत होता.
हा त्यावेेळेस तेव्हा बरोबर व्हायचे म्हणजे एक आता पॉईंट वर आपण दोन तीन मिनटं तरी बोलू शकतो आपण आणि समोरची व्यक्ती असं. आता पण हे ठीक आहे त्यांचं कसं झालं मागच्या वेळेस ते दुसऱ्या हेचं होतं दुसऱ्या कंप परीच पण ते कसं झालं एकच पॉईंट सगळ्यांना दिलेले ना मग ते सेम सेमच बोलणं होत होत अस असं झालं असेल म्हणून त्यांनी आता हयावेेळेस वि ते नाही दिलेत
अच्छा फक्त बोला
हा मग असं नॉर्मली बोलल्यानंतर मग असं हे होतं ना आता ह वेगवेगळे शब्द भेटतात
तुझ्या स्कूलच्या माहिती मैत्रिणी आहेत का टचमध्ये
अ स्कूलच्या आता ज आता गेट टुगेदर झालं ना आमचं
हो का असमा हो एका वर्षानंतर भेटल्यावर
जुन्या जुन्या आहेत शेजारच्या जुन्या पुराण्या त्या आहेत अजून कॉन्टॅक्ट मध्ये ह्या आता स्कूल मधल्या आहेत ना शाळेतल्या आता भेटल्या गेट टुगदर गेटटुगेदरला भारी वाटलं एकदम मस्त
बरोबर आणि ह्या अ काय म्हणतात ते बालपणीच्या
बालपणीच्या आहेत ना भरपूरयेत
भरपुरत
हो बालपणीच्या आहेत बाई अजून कॉन्टॅक्ट मध्ये बरं आहे ते नाहीतर ह्या फोनमुळ तर झालोय कॉन्टॅक्ट मध्ये राहिलोय नाहीतर कोण कोणाला भेटलं पण नसतं आणि माहिती पण नसतं कुठत आहेत ना काय आहेत
हो ना त्याच्यामधली एक गायब झाली ना आपल्या
हा ती तिच्या्याकड फोन असून पण ती कॉन्टॅक्ट मध्ये नाही काय करणार कामाची माणसं आहेत ती बिझी
हो
तरी पण तस बघितल तर पहिल पण आपण माहितीय ना नव्हतोच कॉन्टॅक्टमधे लग्न झाल्यानंतर एक हा आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा एखादयाचा एकाचा फोन भेटला दसरया भेटला फेसबुक मग इकडून तिकडून असं नंबर भेटले तेव्हा कुठे ह्या कॉन्टॅक्टमध्ये ते आता आहोत नशीब
हो ना
आता मुलं पण मोठी झाली तर थोडा टाइम भेटायला लागलाय
थोड्या संसारातून वेळ मिळाला लागल्या आता त्याच्यामुळे गप्पा वाढल्या जुन्या आठवणी नि होा
हम्म
थोडी माहिती कराय जवळ यायला लागे
ह
आता भेटलाय आता वेळात वेळ काढून भेटावं सगळ्यांनी एकमेकीांना मग काय
हो अ कार- जुनी माणसं पहिले म्हणायचे बघ देव माझा सांगून गेला पोटापुरतच कमव जीवाभवाचे मित्र मात्र खूप सारे जमाव असं म्हणायचे
मग तेच खरं होत ह ना आता होतात ना एखादी रील वगैरे अशी आणि मग त्या वयस्कर झालेल्या बायका तशा म्हाताऱ्या त्या शेवटपर्यंत आता पण त्यांची मैत्री आहे. तर इथपर्यंत सोबत पाहिजेल असं
हो
अ खरं पाहिजेच तसं आता ज ज्या जुन्या एकाच ठिकाणी राहतात त्या भेटतात ग. आता आपलं कसं झालंय सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी लांब लांब.
भेटणं तर होत नाही पण नशीब ह्या फोन मुळ तरी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सगळे.
हम् तेच ना आणि ज्याला राहायच असतं तो बरोबर राहतो कॉन्टॅक्ट मध्ये.
हो.
चार चार आठ दिवसांनी एक म्हणजे एखादा असा कॉल केला तर बरं वाटतं ना ग.
हो नाही तेच ते मित्र गरीब दिवस म्हना तर, ते नाही बघायचं. मित्र म्हटलं गरीब किंवा श्रीमंत ते नाही बघायचं ग तुमच्या संकटात तो किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतोय. हे महत्वाचं त्याला खरी मैत्री स्वार्थ नसवा
मला आवाज येत नाहीये ग.
अजिबात येत नाही आवाज तुला?
येतोय आवाज फक्त बोलण्याचा येतोय. पण काय बोलतय ते काहीच ऐक
झोप नाही ना आली तुला?
नाही ग, मला कसली झोप येते.
अगं म्हटलं मित्र गरीब आहे, श्रीमंत आहे हे नाही बघायला पाहिजे.
हा.
तो मित्र कसा पाहिजे तुमच्या संकटात खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा.
उभा राह्यणारा हो बरोबर आहे.
ते महत्त्वाचं आहे त्याला खरी मैत्री म्हणतात. आणि मैत्री कशी निस्वार्थ निःस्वार्थ पाहिजे त्याच्यात स्वार्थ नसावा. पण आजकाल कुणावर ट्रस्ट फार राहिलेलाच नाहीये. मी त्रच पाठीत खंजीर खुपसतात. अशी फ्फ्रेंडशिप आहा हा हा हो अशी फ्रेंडशिप आहे आजकालची जर सगळा स्वार्थ भरलेला आज आप
कोण नसत कोणाचं असं होतय.
हो.
काय काय असतात ग. एकदम खरे, एकदम खरे. कट्टर मित्र एकदम खरे खरे. हा आणि आसं म्हणजे बघून ए ना, आस त आता रील वगैरे बनवतात, त्याच्यातून स्टोरी म्हणजे ते हे एक्सप्लोर करतात. पण, ते भारी वाटतं बघायला म आसं. की म्हणजे मैत्री आसावी आसं.
हा. हा. क्वचित बघायला मिळते. टिकवली तर टिकते नाहीतर नाही. सगळे व्यापातून कुणाला? नाहीतर आस नव्हतं. बिझी शेडुल झालाय स बास. ती काय म्हनतीया हॅलो. हॅलो.
हा बोल.
आधी आपली मैत्री कशी होती? आपण रुस सायचो, फुगायचो, कट येतो मला आवाज.
माझाच काय प्रॉब्लेम होतोय काय समजत नाही मला.
हा क्लियर येतोय मला आवाज तुझा.
आ
क्लियर येतोय आवाज तुझा.
मला असं खूप बारीक बारीक. कस येतो त्याच्यामुळे मग ऐकू येत नाही, मगाशी कसं बोलले तुला मी असं फोन एकदम म्म घट्ट पकडून ठेवायला लागतो. तोय हां.
स्पीकर का स्पीकर काय असतय?
नाही नाही ह्याला, स्पीकरचं वगैरे ऑप्शन नाहीए. आईज माईक पण नसेल बहुतेक
नसत अग याया तसच होतं. कारण मागे पण केलेलं तेव्हा पण नव्हतं.
अग मला
हे असंच बोलावं लागतंय.
तु ज्या फोनचा स्पीकर बोलते मी. ऍपचा नाही.
हां कळं कळं अरे हो तेच सांग ते काय माझा फोनच म्हणत डबडा झालाय. बघ ना, नवीनच घ्यायचा य मला आता घ्यावाच लागेल.
आणि मी असं सहसा आहे ना आता रेग्युलर कोणाला कॉल असतो ना तर मी आ स्पीकरवरच बोलते कानाला लावून बोलायला खूप मला कंटाळा येतो
ड झा
म्हणजे कोण असंच आजूबाजूला असेल तर तर मग नाही लावायचा स्प स् व पण असं एकटा असेल तर मी स्पीकरवरच बोलते
काय होतंय माहितीय का मी मी एक बोलते तू वेगळं बोल
तुला कळलं ना मग मला काहीच ऐकू येत नाही
हवे तेवा
माझ्या नक्की माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे माझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे मला शंका वाटायला लागली
फंचा्या अस काणो काण अस ना गंमत होते मी वेगळा बोलते तू वेग बोलती अग मी बोलत होते आधी फूल टाइम ला कस आपण कट्टी भट्टी घ्यायचो पण सोबत जायचं कुठे जायचं असेल तरी सोडत नव्हतं एकमेकांना. असं म्हणायचं होतं मला. मैत्री म बोललो नाही रस्त्याणी तरी चालेल. आपण बोलत नसलो तरी चालेल.
सोबत हा बोलत नसल हा रागावला असलं तरी सोबतच.
बे
ते दिवस आठवले का बाई हसायला येतं का रडावा हासाव समजत नाही
हा तेच ना. आता काहीच नाही आठवत तस.
आपलंच आपल्याला भारी वाटतय ह्या मुलांना सांगायला गेलं ना त्या त्यांना वाटतं का हा ह्यांचं काय. बघ ना तर कधी कधी तरी आहे ना माझी मुलगी आहे ना ती अ तिला मोड आला ना कधी का मती येते माझ्याकड आणि विच्यारते सांगना तुमच्या लहान पणीच काहीतरी अन हा सगळं सांगून झालेलं असत काय सांगणार अजून नवीन.
तरी भरपूर किस्से येत आपलं.
अ ह.
चालेल, चालेल चल. ठेऊ का आता?
हा आता झोपायचंय क?
नाही, नाही जागीच आहे मी.
मग करायचे आहेत का कॉल?